हॅलो, हॅलो हा कुठ आहेस. मी आहे मी हॉस्टेलला आहे तू गेलास आज?
हा गेलोय पण अरे ते प्रथमेश कॉल करत होता, त्याच काय करायचंय.
बोल ब तुम्ही
हॅलो हा.
प्रथमेश काय बोलला रमेश का आलता.
ते बोलत होता. त्याच्या घरी काहीतर शेतीच काम आहे.
हां.
मग तिकडे जायच म्हणजे त्याला मदत करायला या बोलत होता.
अ हा जाऊया मग. किती जण आहोत आपण
हा.
किती जण आहोत आपण.
आपण तर घे जायचं जेवढे हॉस्टेल ला येतील ते मर
असं का चालेल. तर जाऊया फिरायला. आपण जावूया येथूनच त्याच्या विघ्नेश करतोय कॉल.
हम्म तो येतोय की नाही काय माहित?
काय बोलतो. हम् हम्
येतो काय नाही काय माहित.
हा वीघण्या मला पण कॉल करतो.
भेट.
हॅलो.
काय कारी कॉल.
हॅलो.
कट कररे त्याचा कॉल.
हा केला रे हा बोल.
अरे ते प्रथम
का बोलतो हॅलो.
काम आहे तू येतुस की नाहीस
हा मी येणार आहे.
जीवन
ह हा. जाऊ जाऊ तुझ्या गावची शेती कितप आता. करता येतीना.
काय.
तुझ्या गावची शेती.
आमची का
होय.
हा आहे आता.
एक दीड एक असेल साठी.
अ काय? हम्म आमचे काय जवढं असतं आमचे असतात तेवढे आता लावायचे.
हा हा किती असत त तुमचं.
त सारख असं एक गरामनमध्ये असत तीस पिसे होतात त म्हणजे याचे भातच
हा हा ह ह ह. आच्या इकडं किती आमच्या इकड नतल एवढ होत एकर मध्ये. म्हणजे पूर्ण ज साफ साफ केल्यानंतर तांदूळ साफ केल्यानंतर ना भात साफ केल्यानंतर जे राहत. त्याच्या एक तीस होतात हा तेवढ्या तुमच्या एवढ्या होत असतील.
नाही एवढ्या नाही दच्या म तशा वीस होतात सापदीप करून एकदम
हा हा हा. ते साप वगैरे करून तेवढा होतात.
बाकी तुमचा ऊस कस ऊसाच आता कस चालु आहे.
हा उसाच आहे या वर्षी गावाकडे पाणी आहे ना व्यवस्थित. याच्या अगोदर पाणी नव्हतं म्हणजे ते रोप उसाला वगैरे दम पडायचा ना. मग आता तिकडे गावाकडे राधानगरीत ना अ पूल झालाय. मोठा म्हणत्या तलाव झाले आहे.
हा.
अ काय मग आता प्रो प्रोसेस का आता लावले आहेत कि जस्ट
हा नाही नाही अगोदर लावलेत. लावून केली त्यांची आता आता पाऊस संपला ना. एक चार महिने झाले असतील
चार महिने झाले काय प्रोसेस काय असते म्हणजे सुरुवातीला ते ते तुम्ही बी कसं आणता म्हणजे कुठून आणता
बी बी आपण विकत पण घेऊ शकतो आणि अगोदरचा आपला ऊस असतो ना
हा हा तेचा पण काढू पण शकतो
हा त्याच पण काढू शकतो म्हणजे वरचा शेंडाचा भाग असतो ना ती कांडी घ्यायची ऊस असतो ना आपला त्याच्यावररचा शेंड्याचा भाग तो घेतलास ना तो चांगला येत म्हणजे ते पीक चांगलेेत आणि खाली बुडक्या ज घेतलंस ना तळाच तर मग ते उगवताना थोड प्रॉब्लेम येतो त्याला
मग किती महि हा हा हा
ते खराब होतात रे जऊन घेतलं की त्याम कवळच घ्यायला लागतं वरच
हो आणि मग ते माती बतीे काय ट्रॅक्टर नाही करता की तुम्ही
हा पहिला ते ऊस आता आपण स्वतःच्या ऊस जर कांडी वगैरे घेतली ना वरची शेंड्याची लावण्यासाठी मग ती पहिला नांगर नांगर नांगरायचं त्यानंतर शरीरी काढायची मध्ये हम्
हा म्हणजे अस तो बाणी एक अस उंचवटा असा करायचा ना ह
हा हा आता पाठ कसे असतात हे बाजूला पाठ पाठ कसे असतात हा तस आणि त्या पाटामध्ये लावायचं बरोबर ऊस ती कांडी असते ती उसाची आणि मग त्याला एक पंधरा दिवसानंतर थोडं थोडडे कोंब फुटतात मग त्याच्यावरती वगैरे चालू करायचे
फवारनी पण लागते फवारणी पण लागते
त्याच्यावरती ती फवारणी केेलीच ना मग ते उगवायला त्याला जोर भेटतो ते जास्त चांगलं उगवत ते त्यानंतर मग थोडं आपल्या आपल्या कमरे एवढ्या आले ना
हा
आपल्या कमर एवढं आलं की मग त्याला दुसऱ्या टॅक्टरने परत म कधी चढ केलेला असतो ना आपण पाटाला एक साईड उंच आणि म आपलंल अस ना मग त्याच्यावरती माती पडली पाहिजे आपल्या रोपांवर मग ते म्हैजे तमचं असं माझे माझी जी माती असते तथून ट्रॅक्टरने अशी परत सरी काढायची
हो काय
हा मग ते रोपांवर सगळी माती बसते रोप पप्पांना माती भेटल्यानंतर मग त्यांना ते चांगलं हे होत
ह अ काय चालेलल चालेल आणि नंतर मग तोडत किती दिवसात
तोडतातता एक दहा महिने तर जातात दहा त्या अकरा दहा महिने मत
अ आणि म्हणजे असे ते किती वर्ष असतात? आता एकदा एकदा तोडलं की किती वेळ तोडू? तो कणी किती वेळा तोडू शकतोय एकदा लावलेला?
तीन वेळा तोडू शकतो म्हणजे ते रोपाच्या कंडिशनवर पण राहतं ना? आता जर
हा म्हणजे ते चांगला दोनदा तोडून तिसऱ्याने चांग
दुस तिसऱ्यांदा चांगलं नाही आलं ना, कि तोडायच मग नाहीतर मग चांगलं जर आलं तर मग ठेवायच तिसऱ्या वेळेपर्यंत पण, पण मिनिमम दोन वेळा तर तोड तच.
हा.
हू हू.
आणि म तुम्ही नेत आमच्याकडे काय आता शेती एवढी सीझन न नंतर न काय आंबा? आंबा, काजू
हा हा हा.
म तुमचे कारखाने तिथे जवळ आहेत कि
हा तिथेच आहेत जवळच हायेत. त्याच्यामुळेज लेट होतय रे, प्रतिक्षा आलिया आप आमच्या इकडे प्रत्येक गावात भरपूर म्हणजे भरपूर ऊस प्रमाणात त्यामुळे मग ते आमचा नंबर येईपर्यंत ऊस खराब पण उरकतोय, त्यामुळे मग जेवढ्या लवकर तुझी नोंदणी असेल, तेवढ्या लवकर ते तोडायला येतात. लोक.
होय काय. म तुमचे म ते माल असं करायला लागत असेल ना सीम, पैसे देऊन.
हा हा म्हणजे त्याचं ते, त्यांचा एक त बिझनेस असतोय कारखाना् त्यांना पैसे देतो. त्यास मालक अस
हा. हा मग ते तुमच्याकड येणार हा. हा. तोडायला. हा. हम्म हम्म असं काय. चालतय चल. भाव काय असतो म्हणजे कसं भाव म्हणजे, त्याच्यावर असा निवडतात भाव? तुमचं. ट्वीन त्या टन वर. टन मग
एका टनाला आता अगोदर, हं? एक हजार काय तर असत ते किलोग्रॅम. एक हजार, असत वाटतं.
एक हजार. एक हजार एक हजार काय?
किलोग्रॅम हा एक टन म्हणजे असं काय तर असतं वाटतं, मला पण नाही माहित.
व्हय काय. चालेल चालेल बाकी काय ठीक ना?
हा ठिकाय ठीक, बाकी निवांतच. अब, हॉस्टेला विचार ना पोरांना. आ
हा विचारतो. आज क विचारतो. ग्रुपवर टाकलो मेसेज.
हा ठीक. टाक प्रथमेशकडे कोण कोण? हा प्रथमेशकडे कोण कोण येत आहे. वगैरे वगैरे विचार जरा?
ह. चालते, चालते.
का चालेल?
अ बाकी?
तु कधी येतोस कॉलेजला मग?
येतो दोन दिवसातच सोमवार आज जरा काय ते थोड्या वेळान आपलं किती साडेबाराला असतं ना? ओय ऐकताय. दे हिकडं बघू काय काय हाय? चालतंय. चालेल.
हा चालेल, चालेल.
पीस
हा ठीक आहे. चल हा.
चल.